हॅलो हा बोल ना झालं का गु जेवान
हम्म.
हो काम काय करताय तर
काय नाही का आता जस्ट जेवण झालं बसली होती तू काय करताय?
अच्छा मी काही नाही असेच थोडे काम होते तर तेच करत होती. मागे तू जॉब बघत होती न ग. काय म्हणजे सुरु आहे का तुझ जॉब बघणे आता
नाही ग आता सध्या तर बघत नाही आहे मी
हो का?
हम्म पण आता बघीन म्हटलं.
अच्छा तुला म्हणजे नर्सिंगमध्येध्ये पाहिजे आहे ना तुला नर्सिंगचाच एक्सपिरियन्स आहे ना.
हो हॉस्पिटलमध्येध्येच बघणार मी
हो काम तुला म्हणजे हॉस्पिट टेल मध्येच इंटरेस्ट आहे का?
तसं इंटरेस्ट तर काय नाही म्हणा माझं. ग्रॅज्युएशन पण आहे तसं पण ग्रॅज्युएशनच्या म्हणजे आहेत जॉब्स पण कसं आहे. म्हणजे आता सगळं घरचं आवरून जाणं म्हणजे काही होत नाही व्यवस्थित म्हणून त्याच्यामुळे मला असं जवळपासच पाहिजे म्हणजे घरात जवळच नाही का?
अच्छा पण इथे मुंबईला तसं म्हणजे जास्त पॉसिबल नाही होऊ शकत घराजवळ म्हणजे थोडं तर प्रवास करावाच लागते इथे
हो प्रवास तर करावाच लागते आता हे मी जिथे राहते तिथे माझ्या अ म्हणजे माझ्या एरियाजवळच अ आहे एक हॉस्ट हॉस्पिटल न्यू ओपन झालेलं आहे तर हे पाऊस वगैरेच वातावरण जेव्हा संपून जाईल तेव्हा मग मी जाऊन बघणार आहे तिथे.
अच्छा अच्छा ओके. त्या आधी पण तू एका हॉस्पिटलमध्ये जॉब करत होती ना.
हो हॉस्पिटलमध्ये मी अ ''--'' तिकडे ना तेव्हा लग्नाच्या आधी करत होती ना मी जॉब.
अच्छा अच्छा कुठे जॉब करायची लग्नाची आधी.
लग्नाच्या आदि नागपूरला करत होती आता लग्न झालं माझ तेव्हा. आता लग्न होऊन माझं एक एक वर्ष झालं लग्न होऊन तर तेव्हापासून मी आता जॉब वगैरे करत. नाही आहे कारण की तुला पण माहित आहे तर मुंबईत राहिल्यावर. किती प्रॉब्लेम होते ट्रॅव्हलिंग चा वगैरे हे तेे.
हो ग इथे म्हणजे ट्रॅव्हलिंगचाच खूप इश्यू आहे त्यामुळेच म्हणजे. विचार करावा लागतो.
ते ट्रॅव्हलिंग मुळेच टाईम मॅनेजमेंट नाही होत न ग कारण की सकाळी माझे हसबंड जातात. तर मग त्यांचंही बघावं लागते.
आणि घरचं पण करून पूर्ण जाऊ नये जाणं शक्य नाही हो त्याच्यामुळे आता. म्हणजे आता नवी. नवीनच काही महिने झाले आता इथे जानेवारी महिन्यापासून इथे ओपन झालेला आहे हॉस्पिटल.
अच्छा अच्छा.
जावं लागते थोडं लांब पण म्हणजे एकदम लोकलचा प्रवास वगैरे नाही आहे.
हा तेवढ्यानी चांगला आहे मग लोकलचा प्रवास नाही. तर इथे लोकलच्याच प्रवासामुळे खूप त्रास होते माणसाला.
हो तेच ना त्याच्यामुळे मग. मी म्हटलं आणि आता पाऊस पण भरपूर आहे ना त्याच्यामुळे मी काही जात नाही आहे सध्या घरीच आहे. तुमही जाऊ. बघणार म्हटलं हो आधी पण मी म्हणजे दोन तीन हॉस्पिटल मध्ये केलं आहे ना नागपूरला. जॉब हो.
हा का आणि तिथला कसा होता एक्सपिरियन्स सुद्धा जॉबचा.
म्हणजे एक्सपिरियन्स म्हणजे आता हॉस्पिटल म्हटल्यावर तर खूप. खूप जास्त वर्कलोड राहते म्हणा. वर्कलोड वगैरे खूप जास्त होता मला पेशं प्रायव्हेट हॉस्पिटल असल्यामुळे पेशंट वगैरे तर जास्त. तंच राहतात आणि खूप काम असते.
अच्छा.
हो तू पण करत होती वाटते ना लग्नाच्या आधी जॉब.
हा मी पण म्हणजे नागपूरला जॉब करत होते मी एझावेर टेक्नॉलॉजीज मध्ये पण अ तिथे मला म्हणजे होतं वर्कलोड थोडा पण तेवढं पण प्रेशर नव्हतं आणि म्हणजे. चांगलंच होत काही दिवसांनी तर मग मला वर्क फ्रॉम होम पण मिळाला तर म्हणजे बरंच होत. ते काम मला आवडत होत पण ते कस मग अचानक बंद झालं ते.
हो वर्क फ्रॉम होम होतं तर चांगलंच होतं मग का बरं सोडली मग तू तिथून जॉब.
अगं ज्या प्रोसेसमध्ये मी काम करत होती ना ती प्रोसेसच म्हणजे त्या कंपनी मधून बंद झाली होती. ती नाहीतर मला तर खूप आवडत होत ते काम मी म्हणजे चांगलं जमत होत मला.
अच्छा.
हम्म. मग आणि मग नंतर मग लग्नच जुडलं त्याच्यामुळे मग काही जमलं नाही. दुसरीकडे बघायला हा.
वगैरे मग ट्राय नाही केली का मग तू जॉब.
लग्नानंतर मग. अगर मी काही दिवस नागपूरला राहिली मी तर तिथे मी खूप ट्राय केली आणि. म्हणजे जॉईन पण करणार होती पण अ तेव्हा पण थोडी म्हणे अशीच पर्सनल प्रॉब्म होती म्हणे टायमिंगचाच इशू नाही का म्हणजे माझ्या हसबंड. त आणि मा टायमिंगचाच ईशु होत होता त्यामुळे मी जॉन नाही केली. आणि मग इकडे आले मुंबईला इकडे बघितली मी अ. काही ठिकाणी बघितली पण इकडे पण कसं झालं माझं. म्हणजे मी अ एक मंत नंतरचं म्हणजे माला रिदाण राहिलं त मग त्याच्या. त्यानंतर मग नाही जमलं मला करायला.
हो ते प्रेग्नेन्सी मध्ये वगैरे जॉब पण नाही करू शकत ना नाही इथे मुंबईत तर खूप रिस्की आहे. कारण की लोकलचा प्रवास वगैरे हा. गर्दी वगैरे खूप राहते ना लोकलमध्ये.
हा त्यामुळेच ग नाहीतर मग मी दिले होती इंटरव्ह्यू वगैरे इकडे पण दिले होते दोन तीन ठिकाणी.
हम्म तुझे हसबंड कुठे जातात त मग जॉबला.
माझे हजबेंड इथे ठाणेलाच जातात त अ म प्रशम कन्स्ट्रक्शन म्हण हाय. ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत ना डिझाईन मध्ये.
अच्छा अच्छा.
हा आणि म्हणजे तुझे हजबंड बँकमध्ये.
हो बँक मध्ये आहेत.
हो का.
हम्म.
त्यांचं कसं सुरू आहे मग प्रवास वगैरे जॉब वगैरे.
प्रवास म्हणजे आता म्हणजे लोकलचा आता प्रवास माहीत आहे म्हणा आम्हाला. अ म्हणजे माझे हसबंड म्हणजे गाडी आहे तर गाडीनेच म्हणजे जातात. बँकेत. अंबरनाथला आहे त्यांची ब्रांच त्यांची पोस्टिंग तिथे.
तेवढ्याने मग खूप चांगलं आहे तुमचं तर.
हो गाडी वगैरे.
हा, हा माझ्या हसबेंड ची जॉब असतं दहाला ते निघतात सकाळी आठ वाजतापासून लोकांचा प्रवास राहते. तर ह असं आहे.
हा लोकलचा प्रवासामध्येच टाइम चालला जातो ना.
हा खूप टाइम चालला जातो एक दीड तास जायला एक दीड. तास आयला.
हो लोकलनीच जातात का तुझे हसबंड मग.
हा लोकल हा लोकलने जातात ते स्टार्टिंग पासून आणि आ ''--'' आता कसं पावसाळ्याच अजूनच गर्दी राहते.
हो गर्दी पण राहते आणि पाणी वगैरे पण भरून जाते यात. जर जास्त पाऊस राहिला तर पाणी वगैरे. पण पूर्ण भरून जाते अगं माझे हसबंड पण जातात व रोड वर पण पूर्ण पाणी वगैरे भरून जाते.
बाय रोड पण हा बाय रोड पण काही सेफ नाही आहे.
हा खूपच प्रॉब्लेमॅटिक आहे, काही समजत नाही कसं करायचं याचा तर, हः खूप मोठा इश्यू आहॆ. हार्ट ट्रॅव्हलिंगचा इकडे.
हो आणि कस. हे जर जास्त वारा वगैरे असला तर हे झाड वगैरे पण पळून राहत. ात म्हणजे रोडवर.
म्हणजे माझे हसबंड सांगत होते आता मला काल की झाड वगैरे पडून होते बा म्हणून.
अच्छा हा का.
हा.
आपलं तिकडे नागपूर वगैरेकडेच चांगलं आहे ग
हो हो सगळ्यात बेस्ट तर मला वाटते की ना. नागपूरच आहे म्हणजे नागपूरमध्ये जास्त गर्दी पण नाही जास्त गर्दी. पण नाही आणि पाऊस पण म्हणजे इकडे जेवढा असतो तेवढा तिकडे नसतो तिकडे पाऊस.
हा नसतोच ना इकडे मुंबईकडे थोडं जास्त.
हा जास्त जिकडे समुद्र वगैरे आहे ना त्या. त्यामुळे मग जात जास्तच पाऊस. मुंबईला कधीपासून राहतय तर तू किती वर्ष झाले मुंबईला राहतय.
मुंबईला मला आता तीन वर्ष होतील. तू कधीपसून तू आता मागच्या वर्षीपासूनच राहताय वाटते ना.
हो माझ मी लग्न लग्नालाच म्हणजे माझ्या हसबंड राहत होते. ते माझ्या हसबंड ला दोन अडीच. पाच वर्ष दोन वर्ष वगैरे होतील आता म्हणजे ते राहत होते तर. पण हा माझ्या लग्नाला एक वर्ष झाला ना आता मी मागच्या वर्षी. ली इकडे मुंबईला.
अच्छा अच्छा.
हो.
हो का माझे हजबंड तर म्हणजे ते दहा वर्ष वगैरे झाले काही इकडे शिकले पण आहेत. ते आणि. इकडे जॉब वगैरे करत होते आधीपासून तर त्यांना इकडली सवय आहे आपण कशी इकडे न नवी आह. न त्यामुळे आपल्याला तेवढं ऍडजस्ट करणं थोडं हेच जाते हम्म.
तेच ना माझे हसबंड तर लोकलचा प्रवासच करू शकत नाही.
हो हा म्हणजेच. स्टार्टिंगला म्हणजे त्यांची जे डोंबिवलीला होते. तर ते डोंबिवलीमध्येध्येच राहत होते तर तिथे ते आठ. टो वगैरेच असे जात होते म्हणजे तेव्हा बाईक. इकडे गाडी वगैरे आणि मग मग त्यांना काही होत नव्हता प्रवास. मग त्यांनी तिकडून गावा. डून मग गाडी वगरे बून घेतली इडे लोक म्हणज. त्यांना जमतच नाही म्हणजे.
हा मग का तर आपली तिकडे ना. नागपूरकडल्या लोकांना नाही जमत हे लोकन वगैरे आपण कधी इतका दगदगीचा प्रवास कळूनच नाही तर कसे
हो त्यांना पण जास्त वर्ष नाही दोन हार्डली दोन वर्ष वगैरे दोन ते अडीच वर्ष पर्यंत वगैरे झाले असतील त्यांना त्यांनाही काही सवय नाही लोकलचा प्रवास केलाच नाही ना? तेव्हापासून म्हणजे खूप कमी एखादी वेळेस कुठे जर जाणं वगैरे झालं लोकलनी तरच नाही तर ते लोक लोकलचा प्रवास वगैरे नाही केला.
अच्छा अच्छा हो आम्हीच तर कधी कधी नुसत. फिरायला जातो तरी कंटाळा येऊन जातो त्या लोकलच्या प्रवासानेच नुसता.
हा त्याच्यातच टाइम वेस्ट होऊन जाते.
हा खूपच फि म्हणजे फिरायची इच्छा नाही होत लोकलच्या प्रवासामुळे हम्म आणि बाळाला घेऊन जाणे तर त्याच्यापेक्षा मग हेच
हो बाळाला बाळाला घेऊन नाही जाऊ शकत. खूप गर्दी इथे म्हणजे जे लोक राहू नयेत. खूप वर्षापासून ज्यांना सवय आहेत. ते अशे जाऊ शकतात लोकलने वगैरे.
हो आपल्याला नाही जमत.
हम्म. हो मी जिकडे राहते इकडे माझ्या एरियाकडे पण कडून पण लोकल म्हणजे लांबच आहे म्हणजे लोक लोकलचा जास्त संपर्क म्हणजे येतच नाही लोकल सोबत म्हणा आमचा.
हा चांगलाय न गो तू म्हणजे थोड्या आरामाच्या ठिकाणीच आहे म्हणजे. शांतीच्या ठिकाणी हा हम्म माझ्या घराकडून कस त म्हणजे. स्टेशनला जाण्यासाठी माझ्या घराकडूनच रोड आहे तर सकाळी सकाळी चार पाच वाजतापासून ते सुरू होते आमच तर गाड्या वगैरे इथून जात राहतात आवाजने हा
हो.
चार पाच वाजतापासूनच हा चालूच असते रात्री रात्रीपर्यंत चालूच असतय ते.
हो बरोबर आहे तुझ्या घरापासून जवळ हाय का मग रेल्वे स्टेशन वगैरे.
हा एकाद किलोमीटर आहे आणि लोकांचा रस्ताच आहे हा जा यायचा रेल्वे स्टेशनला.
अच्छा अच्छा ते तरी बरं आहे की म्हणजे जवळ आहे म्हणजे
हा ते च ते चांगलं होते म्हणजे अ हा.
हम्म हा वॉकिंग डिस्टन्स वर आहे ना लोके कारण की ऑफिसला वगैरे जायसाठी मग अजून जर दूर असलं तर आटो बघा वगैरे मग त्याच्यात पण पुन्हा टाईम वेस्ट.
पुन्हा टाइम जातो. पैशे पण जातात एक्स्ट्राचे त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे आम्ही त्याच दृष्टिकोनातून आम्ही बघितला हा रूम हा एरिया पण थोडा ठीक आहे हा म्हणजे चांगला एरिया कल्याणचा.
हा हा.
हम्म त्यामुळे.
हो का मग आता. आता काही बाळ वगैरे मोठ होत पर्यंत काही जॉब वगैरे करू शकत नाही तू.
हो ना आता बघू आता समोर. जर बाळाला कोणी बघायला वगैरे आले तर बरं पडेल मला पण आता कोणी तयार नाही आहेत.
हम् हम.
हा काही दिवसांनी बघू आता जर काही ऍडजस्ट करता आलं तर म्हणजे कसं इथे अ दोघा जणांची कमाई लागतेच न गं एक एकाच्या कमाई काही होत नाही इकडे हा. पूर्ण पगार येतो तो तसाच चालला जातो इलेक्ट्रिक बिल रेंट याच्या त्याशी ई एम आय याच्यात चालला जातो सगळा पेमेंट म्हणजे असं सेव्हंग्स काही होत नाही बरोबर त्यामुळे.
बरोबर आहे ग आमचं पण तसच आहे.
हा इथे मुंबईला राहणाऱ्या सगळ्या लोकांना तसच आहे ज्याचा एक लाख पगार आहे त्याचं पण तसच आहे ज्याचा पन्नास हजार पगार आहे त्याच पण तसच आहे काही वेगळं नाही इथे. हम.